हॅलो हॅलो
हॅलो
हां आवाज येतोय माझा मीरज मध्येच आहे.
हो. बोल ना गं काय म्हणतेस?
अगं म्हण तुला आवाज येत नव्हता का माझा?
हो रेंज प्रॉब्लेम होता बोल ना काय म्हणतेस?
हं काही नाही काय नाही गं असंच म्हटलं काय करतेस बघावं आणि जरा बोलावं. काय चाललयं तुझं?
निवांत चाललंय आज सु्ट्टी - संडे. त्यामुळ आता काय जरा लोळायचं उन्हाळा लागलाय ना, त्यामुळे दुपारची खूप झोप पण येत्या. म आता काहीतरी थंड पेयचे म्हणून उठलेलो आता आमचं तसं उन्हाळी काम थोडं झालंय. तुझं उन्हाळी काम झालं का गं?
होय का?
अगं, मी तुला विचार ते तुमचं उन्हाळी काम झालं
अगं, उन्हाळी काम का? नाही अगं अजून. करायचं चालू आहे. तरी थोडं फार केलंय आम्ही. म्हणजे अ पापड वगैरे.
हा आणि काय काय बनवलेय?
पापड वगैरे बनवलंय म्हणजे - ते उडदाचे पापड नंतर अं साबुदाण्याचे ते पापड
बर.
अं हे पण बनवलंय गं, काय त्याला म्हणतात? अं बटाटेे वेफर्स. वेफर्स पण बनवलेत, नंतर लोणचं घातलं.
म्हणजे बरेच जण आहे काम तुम्ही सगळं घरीच करून घेताय का?
तिखटचं कस हा हा. हो गं, म्हणजे घरीच सगळं करतो आम्ही.
हो घरीच बनवताय, तुम्हाला एवढं सगळं जमतं?
काय काय माहिती आंबा
आवाज येत नाही, आवाज ब्रेक होतोय.
हा, बाहेर द्यायचं म्हंटलं ना
हो खूप महाग पैसे घेतात आणि
हा, म्हणजे पै साहित्य आणि त्यांचं करा करायची प्रोसेसच पैसे घेतात ते, मग ते फार महाग पडत गं. म्हणजे मग त्यापेक्षा आपण आप आपल्याला तरी काय आता उन्हाळ्यात
अ हा बरोबर आहे तुझं सगळं आम्हाला पापड आम्ही सगळं पापड वगैरे आम्हाला जमलं. पण आमच्या इकडं कसं आहे ना. लोनच घालायला आम्हाला मला तरी येतच नाहीये.
अग ते लोन गतो ग लोणच्याला म्हणजे अ तरी पण मी सांगते. तू जर अस कर कारण कसत एकेकाच्या हातावर असतंय ना म्हणजे
मग मी काय करू म्हणतेस म्हणजे मला लिंबूचंही लणच घालायचंय गोड लिंबूचं आणि आंब्याचंही घालायचंय मग आधी मी आमदद घाल आ आंब्या सीझन संपत आलाय सोड पण आमच्या झाडाला आता कैर्या आहेत. मग त्या कैऱ्या आहेत म्हणलं आता इतकं काय करायचं म्हणलं लोणचं घालून घेऊया पण लोण मला तरी येत नाहीय घालायला. म म्हणलं तुला विचारूया.
ह हा हा हा. चालेल की अ बघ तुला जमेल तर कारण कसं आहे अं कैरी आणायचे म्हणजे पाड आल्याली कैरी नसते.
नाही आमच्या आमगारामध्ये झा मोठच्या मोठ आणि त्याला खूप आंबे लागलेत. आणि ते लोणचेचेच आंबे आहेत खूप आंबट आहेत मग ते आम्ही खात नाही ना तस मग आता गेल्या वेळेस आम्ही विकतच दिलेलं तुला सांगायचं म्हणजे
ह हो आता काय ते लोणच्याच आहे म्हटल्यानंतर ते विकतच दिलेलं. म्हणजे चांगलंच. आपल्याला पण थोडे चार पैसे आहे आणि बर ठीक आहे. मग तुझ्या घरी झाडच आहे म्हटल्यानंतर काय प्रॉब्लेमच नाहीये आणि मेन म्हणजे ते लोणच्याच्या आंब्याचच आहे. हे महत्त्वाचं मग ते आंबे येईल. जे एक रात्र म्हणजे आ मल्या दिवशी ते भिजत टाकायचे पाण्यामध्ये
पाण्यामध्ये म्हणजे कापता ना.
हा न कापता.
बर म्हणजे तसं का आंबे पाण्यात भिजत घालायचे म्हणजे त्याच्या मागे काही शास्त्र वगैरे.
आणि आग, शास्त्र म्हणजे कस अ झाडाला झाडावरच्या आंब्यांना कसं चीक असतो ना.
बर.
ह मग ते रात्रभर मुरले, ना की तो चिक निघून जातो. आणि स्वच्छ पण होत त
हा हा.
ह्यासाठी ते पाण्यामध्ये मुरत घालायचे. आणि नंतर सका काळी ते चांगले स्वच्छ धून न काढायचे, म्हणजे त्यातून काढायचे आणि नंतर अजून एकदा तू स्वच्छ ते धुवायचे. धुतल्या नंत तर त्यांना स्वच्छ कपड्यांना आपण पुसून घ्यायचं ते. पुसून घेतल्याव कि आपल्याकडे आता हे असते ब आंबे आंबे कापायची ती मशीन असते.
हा हा हो आहे आमच्यात ती,
हा मग ते मशीन, न आंब्याच कसं म्हणजे व्यवस्थित फोडी करता येतात. नाहीतर दुसऱ्या हेन कस कठीण असते ना. म्हणजे आंब्याची कोय म्हणा आतमध्ये कठीण असते म
हो हो आगं मग आहेत सोड आमच्याकडे, गडी माणसे कामाला आम्ही त्यांच्याकडून घेतो कापून.
बर, मग काय करायचं मग ते फोडून घ्यायचे त्याचे एका आंब्याचे चार भाग म्हणजे, आता तुला कळतयचं तुला तुम्हाला कस हवं आहे. म्हणजे मोठ्या हवेत. छोटे हवेत. तशा त्या प्रमाणात त्याच्या फोडी करून घ्यायच्या. आणि जर हा मिडीयम च्या फोडी म्हणजे
मोठे मोठे केले, आणि कोणीच नाही खाल्ले.
हा मध्यम आ कराच्या जरी ठेवल्यास तू फोडी, तरी चालेल मग आणि त्या फोडी कसं म्हणजे करताना एखाद दुसरा आंबा अस, म्हणजे फिसकरला जातो म्हणजे चिरला जात नाही व्यवस्थित. म तो आंबा. पण घ्यायचा नाही, कारण कस तो जास्त अस साल वगैरे निघला नि किडलेली किंवा हे असले आंबे घ्यायचे. चीनेत, म हे म हे काय करायचं? आपण, ते आंबे असे घ्यायचे, त्यानंतर ते थोडंसं सुकवायचे. त्या फोडी. आणि तोव थोडी सुकवल्यानंतर, थोड्याशा सुकल्या, त्यातलं पाणी थोडंसं सुकलं गेलं आती पात पाणी नको आहे. कारण पाणीचा अंश जर राहिला. फोडींमध्ये, तर ते लोणचं. खराब होत् तं बुरशी येते त्याला.
घर
त्याच्यामूळं ते सुक कवायच्या चांगल्या. सुकल्यानंतर परत, आं
खूपच जरा कॉम्प्लिकेट म्हणजे गुंतागुंतीच आहे ना गं. म्हणजे व्यवस्थित काळजी पूर्वक करा.
हो-हो-हो म्हणूनच मी म्हंटलं ना कारण प्रत्येकाला जमतं असं नाही ग, पण तरी पण तू आता म्हणतेस तर तू ट्राय कर. बघू या झालं तर चांगलंच आहे. फक्त एवढंच की तू म्हणजे जास्त आं लई घेऊ नकोस. कारण उगच ते सगळ मात्रं होण्यापेक्षा, थोडंसं आधी घेऊन बघ करून बघ. आणि जर जमेल जमलस तुला तर मग काय प्राॅ म्हजे विषयच नाहीये, नंतर तू करू शकतेस.
तुला एक पार्सल पाठवेन, बघ कस झालंय म्हणून.
हो, नंतर हां, नंतर काय करायचं सांगते तुला, त्या फोडींना ना एका घमिल्यामध्ये घेऊन त्याच्यामध्ये आपण हळद आणि मीठ त्या फोडींना लावायचं. लावल्यानंतर परत त आपल्याकडे आपल्याला हे मिळ त, त लोणच्याचा मसाला मिळतो.
बर
तो मसाला पण त्याच्यामध्ये टाकायचा.
बर
हां, आपला हा आणायचा. बादशा मसाला. कींव्वा अ रामबंधू लोणच्याचा मसाला असतो तो सुद्धा चालेल.
मग घरगुती तुम्ही असं लोणच्याचा मसा त्याला बनवत नाही का? किंवा काय विकतच आणायचं?
ते विकतच आणायचं. तो मसाला कस आहे आपल्याला म्हणजे जास्त बनवता येत नाही ग. म्हणजे एवढा त्यात हे होतंय ना, लय वेळ जाईल मग. फार प्रोसेस आहेत त्याला हं. त्यांच्यामुळ फार वेळ जाईल. म्हणून मग आपण ना ऊ त्याच घालायचं नंतर एक आपण विकतची डाळ आणायची ह्याची हा मोहरीची डाळ म्हणजे मोहरी वेगळी हा आणि डाळ वेगळी ती आणायची. ती पण मीक
ती असती गं?
हा खूप छान लागते त्याच्यामध्ये मग ती मोहरीची डाळ नंतर थोडंसं हिंग
हा.
आणि तो मसाला आणि मीठ आणि हळद हे सगळं फोडींना चांगलं लावून घ्यायचं. आणि थोडंस चवीसाठी आपण काय टाकायचं, एक थोडीशी चटणी टाकायची.
बरं.
म्हणजे थोडस ते लागत नाही आपल्याला तिखट असं, पण नॉर्मली आपण टाकायचं थोडस तिखट. आणि हे सग सगळं व्यवस्थित चोळल चोळून त्या फोडीना ठेवायचं. आणि ते ठेवल्या नं तर पुन्हा त्या भरणीत भरायच्या. म्हणजे आपली चिनी मातीची भरणी असते ना त्याच्यामध्ये भरायच्या. आणि ते भरल्यानंतर आपण तेल घ्यायचं म्हणजे तेल लोणच्याला जास्त लागतं. त्यांच्यामुळ तेल कडवायचं चांगलं कडवून ठेवायचं. आणि ते गारहून तेच आणि गार झाल्यानंत तरच तू लोणच्यावरती वतायच आणि ते भरणी फिट आणि हलवायचं एक कारण ते पूर्ण तळापर्यंत गेलं पाहिजे तेल आणि त्याच्यानंतर तू झाकण लाऊन लावून त्याला व्यवस्थित कपड्याने बांधून ठेवायचं आणि त्याच्यानंतर त्याला चांगलं एका महिन्यानेच त्याला उघडायचं तोपर्यंत उघडायचं नाही ते मुरून द्यायचं
बर ठीक आहे तू सांगितलंस तस मी बनवते आणि मला काही जरी प्रॉब्लेम आला ना म्हणजे काय विसरलं मग काय वाटलं शंका तर मी तुला कॉल करते ह चालेल मी बनवते आता चल बाय ठेऊ का
हा, हा ठेव
हा